हॅलो.
हॅलो.
हा ऐकू‌ येतंय का आवाज.
हा याय लागलाय, मगाशी कटच झाला होय.
होय होय आपोआप कट झाला.
हा हा.
हम्म.
ते क कनेक्शन मुळं होत असेल काय कट तसा.
हा तसं होतंय. आणि एकदण पाऊस पण आभाळ पण लई झालं, त्यांच्यामुळं बहुतेक रेंज गेला वाटतं. तेच्या मुळं कट झाला फोन.
पाऊस आहे तुमच्या इकडं.
बारीक येऊन गेलं बघा आता, आभाळ झालं फुलं आणि एकदमच. आणि गेला लगेच.
हा हा.
हम्म.
मग आंबाबाई आम्ही, इकडं इचलकरंजी साईड.
हा हा हा हा.
हम्म.
मग फिरायला तर. हो येते की, येते हम्.
फिरायला आम्ही जातो होय. जातो की फिरायला.
जाता कुठल्या भागात गेलता मग.
हम. अजून आता तर सध्या कुठे गेले नाही आहे, कारण मुलांच शाळा वगैरे चालूय ना. हम्म हा खरं पावसाळा झाला. की एक, ट्रिप असतेच. आपला आंबोली होय धबधबा बघायला.
हा हा हा हा हा. आता,
आता पावसाळ्यातच ते छान वाट
तसं पण उभारून जात्यात, छान वाटते होय. जास्त म्हणजे पाणी असतं नी, तिकडं जरा जास्त पाऊस पाणी मग धब धबधबा पण मोठा असतो, तेच्यामुळे ते छान वाटतं.
होय होय.
दुसऱ्या वेळी ऐवढं खास वाटत नाही, बघायला पाणी जास्तं. असलं की छान वाटतं ओ ते.
होय होय.
नाही कळत कागल ला ते, पाजर तलावला कधी गेलता का नाही मग.
होय होय गेलतो, की तुम्ही गेलता.
हम्म आम्ही अजून आणणार आहे, कधी जातो काय माहित आता.
नाही छान आहे ते आता पाव, पावसाळ्यात पण आता छान वाटतय बघा तिथं. ते कारंजा वेगैरे केल्यात ना. आणि धबधबा पण केलाय तिथं, मीनी धबधबा असं. छानच केलंय हम लोकेशनभारीय.
वाढते वाढतं
हा रात्रीचा छान वाटते कारंज्या वगैरे ते असतं ना लाईट शो वगैरे तेन.
हा.
तेज्यामुळं रात्री छान वाटते दिवसाच एवढं काय म्हणजे खास वाटत नाही.
तिथं बाग तेन आहे बसायला तर असं काय?
हाय की हाय की घसरगुंड लहान मुलांना खेळायला हाय. बाग आहे सगळं आहे व छानच आहे.
. तिकडं वातावरण पण छान असते त्याच्यामुळं फोटोशूटला छान आहे काय?
हो फोटोशूट ला छान आहे आपला मिनी गोवाच आहे तो.
तेच की बायकांना तेज्या नाही पाहिजे. पहिला फोटो काढायचा कुठं तरी तिथं.
फोटो होय होय तर कसं आहे घरात ना वेळ मिळत नाही बायकांना मग बायका बाहेर गेल्यावरच तेवढं एन्जॉयमेंट होते ओ. कुठं बायकाांना वेळ मिळतेयस नाहीच होत नाही. सकाळ पासनं रात्री चालूच असते कामं.
कामं होय कंटिन्यू चालूच असतेत होय होय. ते बायकांच काम आणि काय दिसून दे दिसून येत नाही कुणाला खरं बायकांचं काम हं हं अं. होय हेच की दिवसभर चालूच असतय.
होय होय असं गप्प बसवत नाही हात कधी.
हा तेच की. चाल चालूच राहते होय.
उम्म.
चे किती झालंत ना कॉल?
माझ्या आता हे दुसऱ्यातलं सहावा कॉल चालू आहे? मी आता मी आत्ता जॉईन झाले हो. मग एवढं जास्त मला माहि माहिती नाही ना.
हा हा.
तरी भरपूर आहेत माझ्या गं कधी व्हायचं तेच टेन्शन आलंय म्हणजे प्रत्येकीसह हा कुठल्या मुद्द्यावर बोलायचं.
होय होय होय हेच की नवीन काय तुम्ही असं मुलांना खायला म्हणून नवीन काय असं काय करता का काय दुपारचं तेनं?
होय दुपारचं नाही संध्याकाळचं असतेय. नाश्ता वगैरे चालू असते होय असं
कधी तर मुलांना डब वाढलं डब्बा खायला तेन असं काय काहीतरी.
होय होय धपाटे तेन असतात आमच्यात होय चालू असते धप पाटे करायच किंवा नवीन कुठला तर पदार्थ करून द्यायचा.
हा हा हा हा हा.
ठे करायचे बटाट्याचे स हम्म. संध्याकाळी आणि आल्यावर परत आणि चालू असते काहीतरी खायला करा. ते आणि थो भडंग वगैरे काय ना काय तर ते करून द्यायचं चालूच असते.
चालूच असते होय नाही मुलांना खायला पण लागते जरा.
आणि कसं भाजी चपाती खायला बघत नाही.
मग काय होय मग, चपाती वगैरे केलेले असले की. ते जरा सॉस मायुनी चीज वगैरे, टाकून रोल करून दिला ना. की पोरं खात्यात मग तसच, करते मग एकएकदा. ते पिझ्झा हा, चपाती पिझ्झा तेन असं करून दिलं ना.
हा हा हा हा हम्म.
कसं भाज्यात तेन आपल्या घरात असत्यातच ना. हम मग तेच ते बेस आण्यापेक्षा हाय ते चपाती वर घालून दिलं चपाती पण जात्या भाज्या होय चांगल लागते भाज्या पण जातात.
जात्यात.
आणि खात्यात पण पोरं ते चीज घातल्यामुळ कणी.
हा आवडीन खात्यात तेच की. काय बाहेरच प बेस काय असते. त्यात अ फुग्यासारखं, फुगलेलं असते त्यात, नुसतं काय घातलेलं. चव नाही काय नाही. उगच चपाती तेन. काय खरं काय तेच की, नाही नाही कायच नाही.
होय.
हम भाकरी भाजी नुसतं.
होय नव्वद सालच्या आहेत काय तुम्ही. म्हणजे नव्वद सालच ज्या पुढं जनरेशन आहे ना. त्यांना असलं पिझ्झा वगैरे काय माहि तेच नाहीये.
माहितच नाही. आम्ही स सत्याऐशीची आहे मी.
सत्याऐंशीच आहे का मग तुम्ही, हा मग तुम्हाला कसलं माहीत.
आम्हाला काय तसलं माहित नव्हतं, आता लग्नं झाल्यावर पोरं झाल्यावर मग असलं काय. काय ते नुसतं टीवी वर बघूनच की,
नाही त्यावेळी नव्हतंच. एवढं हे म्हणजे,
अ हं लग्नं झाल्यावर पण टीव्ही वर बघूनच की सगळं. कळतंय असं हा असलं आहे तसलं आहे सगळं.
होय होय. आता भरपूर पोरं पण, म्हणजे हुशार झाल्यात. काय सांगायला लागत नाही, भरपूर हुशार झालेत. सगळं मुलांना कळते.
आताची पिढीच हुशार आहे सगळी.
होय होय खरंच.
एकापेक्षा एक बोलायला तर अजिबात ऐकत नाहीत कोण. ऐकत नाहीत होय. त्यांच्या समोर आम्ही, गावंढळ वाटायला पाहिजे मग.
होय तसंच होतंय एकेकदा म्हणजे आपलं. कसं बारावी शिकलं तरी लई जास्त शिकलय असं वाटत होतं. आता ह्या जनरेशनला बारावी म्हणजे, काहीच नाही असं वाटायला लागले.
काहीच नाही, काहीच नाही.
खरंच की, आणि त्यांचे पुस्त पुस्तकं एक एक की, बघितलं की काय रे बाबा.
लय अवघड पोषण झालंय सगळं. हम्म पोषणच अवघड आहे आताच.
होय होय
हू
ह्यांचा अभ्यास घ्यायचा तर कसा घ्यायचा पण हे पण अवघड याय लागलंय हू
क्लासला लावलाय मुलांना
होय क्लासला लावले की अवो काय ते गणित तेन किती अवघड हाइत आता आमच्या वेळी एवढं अस हे काय नव्हतं ना आणि अकॅडमीला घातलं होय नाही कळत त्यामुळ ते पोरांना कस हाय अकॅडमीलाच घालून टाकलं
हा होय
म्हणजे बरं पडतं म्हणजे ट्युशन लावाय लागत नाही ना अकॅडमीला घातलं की
हा हा हा हा होय होय
हू म्हणून
पाहिजे सोडा जस हाय तसं चालायला पाहिजे
होय नाही आणि जरा अपडेट पण व्हायला पाहिजे ना आपल्याला पण
होय होय होय होय होय
प खुळ्यातन काडत्यात म पोर खरच की हा तुला हे माहित नाही तुला हे माहित नाही असं करत्यात अहो
करत्यात करत्यात होय करत्यात
आता माहित नसल्यावर माणूच नाही माहितच नाही म्हणणार ना
होय नाही करतात हा तसं करतात पोर लई श्यानी समजतात स्वतःला मग त्यावेळी
पोरगी न कुठली साईड घेतल्या तुमची
ती सायन्स साइड
सायन्स घेतल्या मग काय एमबीबीएस करणारये का काय
नाई नाई ती हे घेतल्या पीसीएम घेतल्या इंजिनिअरिंग
पी सी हा इंजिनिअरिंग घेतल्या काय
हा म्हणजे आता अकरावीेला हाय नई मग हू पिसिबीला मग हू जायाला लागतय त्याला मेडिकल लाईन तो डॉक्टर अस
हा हा हा चांगलाय आम्ही शिकलो नई पोर त शिक कुद्यात
शिकू देत होय तेच की म्हणून शिकवायच की आम्हाला काय जमलं नई म्हणून ती करू करू देत म्हणायचं कराल्यात ते
नई आणि पोरींना शिकवणं गरजेचं हाय ओ पोरं काय म्हणजे कसं पण कुठं पण व्यवसाय करू शकतात काही तरी म्हणजे आटोमॅटिक त्यांना त्यांना ज्ञान असतय नई मुलांना थोड पोरींनाच जरा शिकवायची गरज असते
काय असं म्हणून सगळं पोरी चढून बसल्यात खर
मुलांची लग्न व्हायची अवघड झाल्यात सगळं
होय होय सगळीकडे ते सगळीकडे तेच ये हा.
तेच हाय तेच हाय सगळीकडे तेच हाय.
हम्म, आणि सरकारी पाहिजे.
हो ना, हा शेती पाहिजे नोकरी चांगलं पाहिजे.
सरकारी पाहिजे.
होय मुली मिळणात म्हणलं कुठं मिळालात काय. अवघडा ये सगळ हम्म तसं म्हणतय पोरं शिकतच नाहीत शाळा.
होय मुली शिकतच चालल्यत.
होय आपण म्हण, होय तसच होतय मग. नई आपण असं म्हणतो पण
ते
अवघड होतंय मग आपण म्हणतो मुलींना मुलं काय तरी करत त्यालां अस वाटतं, मुलांना मुली कुठन आणायच्या? हा पण प्रश्नय नई काय हम्म मूल पण शिकायला पाहिजेत खरं असंच की मुलं ऐकत नाहीत अभ्यास करायला पण ऐकत नई काय नई.
अभ्यास करायला जरा कंटाळाणा करतात तस मुली नई मुली कस. कंटिन्यू अभ्यास करतातच त्या.
करतात होय होय करतात. हम्म सांगायला, होय सांगायला लागत नाय.
जस मुलांच्या पाटी पाटी कराय लागते नुसता.
होय होय तेच की.
तरी दिवसभरात किती पिशव्या शिवून होतात?
शंभर होत्यात की.
शंभर होत्यात? मग ते मोटर बसवलंय काय मशीनला?
नई नई पाय मारूनच की.
अ मग पाय दुखत असेल की, एवढं कंटिन्यू.
अ होय जर थांबून थांबून असतय तसं जरा जरा.
मोटर जरा बसवली म्हणजे जरा हे पडते ना हलकं पडते.
हलकं पडतंय होय आता आत्ता घ्याव लागलोय मी कित तरी शिवले की हो आता हे दोनशे शिवले की बाराशे पेशी शिवले मी.
होय तरी भरपूर शिवलय की.
होय मग आता सुरुवात केला लगे कुठे मोटरन त्यालाच पैसे घालायचे. न हे होणार म्हंटल, आहे तोवर शिवायचं. नंतर बघायचं मग कंटिन्यू कायत आलं तर शिवायला मग घ्यायलाय ते.
त्यांचा माल जर येत असेल तरच बसून घेतलेला बरं नाही.
बरं पडतेय होय तेच की.
आणि मधीच त्यांनी जर थांबवले तर मग अवघड होते मग.
आता हे कसं थांबणारच पिशव्या अजून एक महिना दीड महिना ते न येतील पिशव्या लई झालं तर. त्याच्यानंतर हे बंदच होणार नाही पिशव्या.
होय होय बंद होणार मग.
हम्म म्हणजे बाकीच्या असतात खरं कोण नाही तर आणत नाही ते मग आपण कुठ तर फिरून